पहिले एकशे पासष्ट रुपये दाखवत होते मग आज काय सहाशे रुपये दाखवले वाटत.
हा हा अ ते सहाशे मिळून आणि साडेसातशे रुपये दाखऊ राहिल. हम् येतील आता भाऊजींला पहिले चारशे आले आता चौदाशे आले. आमच आता ऍपच चालू माझ डाउनलोड केलं. बघू आता काय होतं काय. हम्म. काय केला स्वयपाक? अंडे. अंडे- ते काय, आता तेच थोडे एवढे दिवस खायचे मग काय आता श्रावण लागल मग हा. आषाढ, आषाढी एकादशी. आषाढी एकादशी.
ओ बाई झाल पप्पा.
हा. परत हा. तेव्हा आमच्या दिदीला जास्त ध्यान होतं मग. आता आणलं ना आता नाही खाइत जास्त. हा. हायच पोरांचं. हुं. जेव्हा नाही खायचं राहत ना? मग मम्मी, लय दिवस झाले खाल्ली नाही अंडे नाही खाल्ले. अंडे ची पोळी नाही खाल्ली. नाही खाल्लं मम्मी बिर्याणी नाही खाल्ली असं चालतं ते तिचं. हा. होऊदे, याच तर असं चालते नुसत म काउंटिंग करते तो. एक झाला, दोन झाला, तीन झाला काय झालं? मिंट-
काय कुठे?
अ. कोणाशी बोलून राहिला तो त्यांच्याशीच. त्याच्या पप्पासोबत लावलाय न त्यान साईच्या कंप्लेंट करायला आता त्याच्या पप्पाच्या याच्या वरून साईच्या याच्यावर होत नाहीेये. आ. हा. साईच्या याच्यावरून होत का? साईच्या याच्यावरून केले ना आता त्यांचे चार कॉल. हा. हा. म आता तो म्हणतो लिमिट लागेल, त्याच्यावर साइच्या याच्यावर नाही होणार. अरे देवा! हा. पाच कॉल मधले दोन तीनच कॉल होतात ना एका नंबरवर. ह ह ह मग त्याच्या मुळ मग, तुलाच. सुरुवातीपासून तेच भेटल का? कोणाला? तुला. ये मी दुसरा टास्क केला होता पहिले. नंतरून- मग फोनचाच की? कॉलचा रेकॉर्डिंगचा. मला पहिले याचा रेकॉर्डिंगचा टास्क आला होता. वाचून रेकॉर्ड करून पाठवायचा. हा नको तू अभ्यास करून राहिली ती. तू वर नको तू खालीच बराय. त्याच्यानंतर- मला दुसरा टास्क टाकला होता. ती हा टास्क आलेला होता. मागच्या वेळेस मला फोन, फोन अ फ्रेंडचा- हा का? हा. मग तेव्हा ती म्हणे की काही तांत्रिक बिघाडामुळे त्या रेकॉर्डिंगच झाल्या नाहित. त्याच्यामुळे त्याचे पैसे काही आलेच न्हवते आम्हाला. हा का? हा. तर आता तिन्ही मला तो वॉइस रेकॉर्डिंगचाच टास्क दिला होता- दुसऱ्यांचं ऐकायचं आणि ते टाईप करून पाठवायचं. हा. मी तेच म्हणून राहिलो मग मी पहिले तो दिलता की काय मग नंतर दिलता. हा माझा तिस- रा चौथाच् टास्क आहे. अरे बापरे! बर आहे मग, चौथा फोन कॉल करा. तात का ते? फोन करतील. नाही. फोन नाही करत ते मला सांगतात, ते मला येतात मॅसेज त्यांचे. आता आम्हाला पण तुम्हालाच येईन तेव्हा सांग, मग आमचे चालू होतीन का परत? हा. तुम्हाला काम सांगायचं असलं की ते मलाच फोन करतील आणि सांगतील की- तुम्हाला सांगा किंवा मग डायरेक्ट तुमच्या व्हॉट्सअप वर कॉ मेसेज येईन त्यांचा. हा का? हा. डायरेक्ट व्हॉट्सअपवर मॅसेज येतो नाही तर मग मला- कळल की तुम्ही त्यांनला काम सांगा चला जाऊ दे कॉल चालू राहिला तरी आपलं मोबाईल तरी- माय खात्यावर जम. आता रेणुताईला टाकला मीन. दुसरा टास्क टाकला रेणुताईला. हा का? आला का? पुढचा टाकला तिला तिला म्हटलं, कशाचा? हे आता आपण बोललो ते रेकॉर्ड झालं ना हा हा हा मग आपलं दुसऱ्याला आणि दुसऱ्यांच आपल्याला देतात ते रेकॉर्डिंग ऐकायची आणि ती टायपिंग करून पाठवायची, टाईप करून पाठवायचे? हा अय बाबो काही ते येते मग त्याच्यात काहीतरी रप् रिप रिकव्हर करायचं म्हणजे काना मात्रा मात्रा, टिंब, अनुस्वार. हा. हा. हा म असं म्हणण मी ते पुरं टाईप करायचं म्हटल्यावर मराठीतच. पण होत ना व्हॉइस रेकॉर्ड चालू करायचं अनं
टाईप होऊन जातं. हा ते तर हायच ते जे म्हणा ते काय एवढं नाहीे पण ते एखाद्या रुळलं त्याशिवाय नाही होत अस मग त्याच्यानंतर मग ते याच चालू होऊन जात ह मग ते किती म तीन हजार केल ते तीन हजार पस्तीसशे की काय ए पोरी नुसतं उतारे नको करू वाचून दे वॉइस रेकॉर्डिंग माझ काय रे हा हा तेच म्हणलं तू पाच मिनिटं नको मोजू रे दहा मिनिटं होऊ दे रे बोला जाले पुढ पाच मिनिटं, दहा मिनिटं, मिनिटं दहा मिनिटं ह
परत काय बोलायचं
उठ फॅन ए लाव खायला काय कुरकुर आणयला मगं देते ना आंटी हा आणतो नाही दारातले पाहिजे तेला बनून आण पैसे जमा करून राहिला पैसे जमा करून राहिला तो आले का पाचशे द्या, पाचशे द्या, पाचशे द्या, हा मग दहा मिनिटं
हो पैशे कशे आलतेत म्हणावं
दे नाही पाहिजेल त्याला तिला आगाल का आता मध्ये पहिले पैसे पप्पा आम्हाला पाचशेशे म्हून द्या पश ना आता पशच अन मुठून मत हशिवाय नोटस मी मागतो त्याच्या पप्पाला आता
पप्पांच्या बड्डेल मोबाईल घ्यायचे तर पाचशेची नोटस ना
त्याच्या पप्पाच्या त्याच्या पप्पाच्या बर्थडे पर्यंत पैसे जमा करत तो त्याच्या पप्पाला मोईल मोबाईल आता ते एक महिना गेला फक्त बर बर येणारच तरी पप्पा घेतले ना मोबाईल म्हणून तो घेऊन देणार आहे तरी पप्पाला मोबाईल शाळेत पुस्तक भेटले की नाही घेतले मया ठी काय सुट्ट का अजून आमही कपडे घ्यायचे हा साईज कपडे बाकीच फय घ आयफोन घेऊन जा तू
ह झाले पैसे जम आता घेऊन देईन
मग पैसे जमा झाले तर तो बी घेऊन देईन म त
हो को पण आला ते तोच घेऊन गेला आयफोन आ देऊन
मागतीय पण
मी आतास पै
एवढे पैसे काय टल जमा कर पिऊक लामा करायला लावा म्हणते तो पिऊकळा देत जातुम्ही पैसे मग जमा करून ते ते प कमी पडता खाला अ हो तर पाच रुपये दहा रुपये झाले की जमा झाले काढू काढू खाल्ले नाही कोरो नाही खातल् मोकळी झाली रेणूताच्यास म्हणे मला सा म्हटलं नाही म्ह पोर म्हटलं पैसे द्याच आ साई च्यावर्रान्र के क तो खर्चत म्हट तो एखा्या त्याच्यावरच्या वर नाचले हे नाचले की मग तो तेव्हा ट्रान्सफर करून घेते म्हट तो खर्च करत म्हटलं आम दिदीला अजून दिलेले नाहीेत एक रुपया दोन रुपये तिच्या पप्पाच्या खिशातून धुर निघाले की नाही तर ते जमा करायचे ति ते क्लेचा डब्बा होता ना गरल्या टाईप आलेला त्याच्यात जमा केला जीर म्ह ते सुट्टे काय करतीलवढ ज कर पाच रुपये दारपती अशा नोटाग अजून नाही अजून तन जमा अस नाही केले एवढेच केलेच नाही पहिले करायचे दम केले तेव्हा मतानी एवढेच केले पाहिजे का पै नोटा गिटा तरी कामा आहे हे असे मग तिलाच पाच पन लागायचे शाेत त त ववस् रच्या माधे लागेल बस
करील जेवण झाल करील जेवण झाल करील जेवण झाल करील
तू झोपून घेशील मला माहिती तू करणार नाही काही तू नाटक केलं मी फटके लावून देई तोला सांगून देतो आता हा भाऊजींला मलाला पाचशे होत पाढून द्या म्हटलं हम हा पूर्णच घ्या ना म्हण मीे
सम कि लावून घ्या पण मला पाशीची लोड्ड्या नाही खाल्ली
फटके दिल तुला तपाशीच नट द्याज तला काही नाही दिन नंतरशे रये ला त्यालायऊ म
बेसन पीठ लावून घ्यायचा आणि पाचशेन टाका
हम् ब हा लावून देईल तुला जे संपईल पण मग सकाळी दि दिल तुला आता दिले पाचशे मग बेसपीट लावायची पाचशे रुपये दिले ना बेसन घेतला नाही नाही हा दशिम पेठला त्या म्हणते पप्पाला पाचशीेची नोट द्या आणि उद्या सकाळी जेवढं बेसनपीठ लावायचं मला एवढं लावते काम ला श
ो त्याला उचलता येल
हम
हे काय तर लग कहाण्या नवरा नाही
घे डबामध्येध्ये तुला जेवण आता सकाळी टिन देस काय टिफन म तऊ ला म ना तिवलावा
रेल
खायचं ना हागायच हा. जाय रे अभ्यास करना करेल ना तू नंतर नाटक केलं ना मी मारल ना तुला सांगून ठेव होत काय हा कॉल कट झाला. काही नाही कट झाला चालू आहे थांब जरा हा राहू दे चालू आहे इकडे माझ्या बर मग कट होऊ दे दाह एकंद झाले आता